हम्म आपल्याला तीन ऑप्शनवर बोलायचं आहे.
मग
अनऊ वैक्तिक कॉल त्याच्यावर वैक्तिकच बोलू मग.
हा
मी कॉल करायच्या आधी ना त्याचा आवाज वाढवून ठेव नंतर पुढच्या वेळेस.
हा का हॅलो का
हा दहा मिनिट बोलायचंय.
हां
हम मेनला एक कॉल सक्सेस झाला का भाऊ? नाही त म पुढं अस पुढं करता येन कॉल असं.
हम् हम्म हम्म
बोल आता तुला करमत नव्हतं ना?
हॅलो
आत्ता काही नाही आत्ता.
आताशी पाहिलं ना तू ते पूर्ण कर प्रोफईल.
त्यांना ते आलंच नव्हत की.
हम्म हम्म
हम्म
दादा आंघोळ घातली.
कोण आलं?
महिला माज घाटली ना. आंगोळ्या साठी गेले. झाल तस नही मम्मीन
आज घातली पहिल्यांदा
चांगली गोष्ट ना
अं बोला की आता.
हा!
आत आज
अ आता, मी पुढच्या वेळेस ठेवन मे मध्ये क्यूट क्यूट लोकांचेच बड्डे राहते न हा मग, पाहुण्यान रिप्लाय दिलता म बागच्या वेळेस लय भारी काऊन म्हणे बाकीच्या वेळेस नाही का मी म्हंटल नई. आता सांगन ना आम्ही दोघी बहिणी, आन आमची एक लेक मे मधीच
तुमी, अशी ठरवून प्लानिंग, करेल हे म्हणे ठरवून केल्यावानी तुम्ही आण तू बी तुझ्या, पोराचा बड्डे तुझ्या महिन्याच आणला म्हणे आता कईंनी नविक ता आ अ काय केलं, म्हण तिच्याच महिन्याचा बड्डे त्याच महिन्यात बड्डे झाली म्हणती ती बी
आ
आणि मंग नशीब लागत म्हण त्याला
आ कलील न तुला, म्हणत असलं ती
हा नाही म्हणे, आता पुढचा वेळेस मी माझा बड्डे ते आसच करीन म्हणे तेवय हा असं कॉल आलं की जमत म्हन्ते
म
चालतय म्हणल त्यात काय प्लॅनिंग बाय
की जेव्हा, व्हायचं तेव्हा होतं म्हणा
आज आजच्या दिवशीची तारीख देल होती दोघी मायलेकीचा आज सोबत बड्डे झाला.
मग तिल, तीन वेळा रुरायनीगं पाय, नाय लागू पडला
हाय ना तीन वेळा झाल तिला.
वि नव तन वार
हम्म पण ते हा रविवारी. आज का आली. निघंद नाही त ये आपल्या एक दिवसाात हेर फेर
हा
दोघीच्या बड्डेच सोड ती तर आधीच आलीती.
मग
तेला वाटलं मम्मीचा बड्डे, तिचा बड्डे आपल्याला एखट्टी होईन त्यो.
हम्म
बड्डे घारात होतीला
हा ना
हम्म ताई
अं
सगळ्यात मोठी तू तो आ बड्डे उशिरा आहे.
काय करती?
सळ्यात लहान लवु ती आली लगीच. पहिलेच बड्डे साजरी कराला.
हा जाऊ मोठ्यांना काय म्हणता ह त्ती घ्यावं लागती लहान्याने करावं लागत आधी पुढं
खायला हम्म तिचा तीनला, माझ सतराला, तुझ बावीसला.
नन फक्त तुझी ती एनिवर्सरीची तारीख ध्यानात राहत नाही माझ्या अगं.
तिन तिन ये एक अन् तीन. तिसरा महिन्याची एक तारीख.
हां एक मार्च.
हा आईचा बड्डे हाय त्या महिन्यात.
हा ना, हा ना.
तरी चौथ्या महिन्यात तर विचारूच न हो मग कोमल एनिवर्सरी आहे सर्या आहे दादूचा बड्डे आहे द बळीरमदााजीचा बड्डे आहे
नाय
आता मेमध्ये बिघान भरती झाली.
हा
ह्यो होता तो होता तिसरा आला कार्टून
हुं
आज अश्विनीची अनिवर्सरी बड्डे हम्म
मला कालच जाणार होतो भैयाची ती बायको असती ना काल एनिवर्सरी होती भैयाची.
हा काल
आज अश्विनीची
ए
चुकीचे कॉल होऊन गेल ते ना त्याच्यान मी मंग ह्यावेळेस केलच नाही घाईच नाही केली जेव्हा व्हायचं तेव्हाच.... अस करू म्हणल थांबा उशिरा करण्याचा फायदा आहे पाहू म्हणलं आपण एकदा..
हम्म
हा ना
हात तरी धर
हम्म
काढू करून टाकायचं चालू होत
कायच
एखाद्या ॲप मधूनच
ग्रुप मधून काढलं ना तुम्ही मी काय टाकल होतं मेसेज, काय हाय कधी येतं? कधी नाही ते माहित नाही मला
हम्..
आलं बी त तुम्हाला वैयक्तिक मेसेज येतोच ये
हा
ची काय गरज मी ग्रुप बंद करताय म्हणून असं सांगितलं होत.. आणि तुम्ही आता दिल आतापर्यंत दिलेली साथ साथीबद्दल धन्यवाद. असं टाकल होतो मी
हम्म..
दुसरं तरी काय मला ना आज ना बँकेकून दोन मेसेज आले.
हो
क्रेडिट म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड नाही राहात का?
नाही ग क्रेडिट आणि डेबिट असं राहत न ते...
ते जमा करणार क्रेडिट म्हणजे जा आपला कुध चल गल
डेबीट म्हंजे
काय काय मिळत दादा पै काडी का तू खात
नाही.
वेलकम स्वागत
त्याचच विचारते मी मला ना दोनदा मेसेज आला आज
ह
ह तुला सांगू का? आ मी तू सांगतेचे एकदाच आत मला बघितला होता एकदा आपण थांबा आता मला मेसेज तु देत नाय.
आपल बगू
नाही नाही तुमचा गेलाय तो मॅसेज कुठतरी
तुला हम्म
जर तुला दाखिवल मी आल्यावर
हम्म
गेलंय ते मी काय करू आता
का तेसरी रस्ता भट घ
ही दिपाली ची बहीण नाही का रुपी
ह
तिचं ते ग्रुप पाहत ग्रुप वर पाहि इतकं टाकेल राहतं, तिनं भलतच भ माग मग सांगते पूर्ण गॅरंटी कोण दिन दिला एवढा महाग सांगतेयि कपडेती, ज्वेलरी, साड्या- ड्रेस टाकत राहिती ती घडी घडी घडी घडी ऑनलाइन शॉपिंग करा म्हणती. हिला ऑनलाईन शॉपिंगची काही असेल
तिनं काय केलं?
आह
तिनं काय केलंय ऑनलाईन सर्च तुमचं
कान काय कररीचीं कायनी
आलगाव ला राहती ना
दहीगाव ला
नाही सालगाव ला आहे
हम्म
अ मी आता काय आलं गेल ते ते मी पुुसायचसल परत लग्न रद्द झालं का? हा मुक्कामी ताईकड थांबले तर मी
तर दुसऱ्या जे हा दुसऱ्या दिवशी ठगण आई आलती तिथ ठगण आत्या आलत्या आई काय का आमि तिथ थांबेलल होत ना आंम्ही
हा
अ हंम्म बर मी तुला ना एक एक कॉल थांबुन दुसरा रिटर्न कॉल करती. चालेल ना?
हा हा
हा
थांब मागन आले.